हॅलो!
हम्म कटकस का व्हालता.
ते आपोआपच झालता, हा.
बरं बरं.
मी तुर म्हण राहिले झाले का.
नाही ना ते हे झाला ना आ आवाज ते झाला ना तो त्याचा.
हा.
हम्, काय चालू आहे मंग बाकीच.
बाकीचं काय मग आता हेच आवरु उरेहिल आता.
हा कादर कि औषध माराचं अस ना आता.
आद्र घिताषध आता आणल इंदन घरी. नाही. हम्म हो हो.
तुम्ही दोन-चार आंब्याचे ते असे झाडं लावायला पाहिजे म्हणाला.
काय म्हणलं?
म्हणत म्हणल तुम्ही आंब्याचे असे झाडं लावायला पाहिजे.
हा ना लावांचे पण आता काय पोर समानावर घेते का.
नाही हो बाध-बधरे आहे ना तुम्हाला. इकडून मी मोठा बांध ना आद्रकीचे इकडून.
तेच मग.
चौकून कधी लावलेने. एक दोन दोन झाडं अिमोनीचे ते आलकावाईची किती भारी बाई झाडं इतके भारी लूघ.
आता रोगी त्यालं केस करायच. त्या बटक तिला भाचन ला. हम्.
असे मस्त लावेले.
हम्.
काख दोन नारळाचं.
लावाच पण सगळं राहत ह बाई पण कोण लावी.
ह काही नाही पाणीरे घेऊन यायच्या द्यायचं लहून.
हे ते पनधरे पिले माग झाले ग.
हाव बाई माहागच वित्या
म!
पण मंग कथान नाही राहत बाई. आता आलका बाईचे पहा! लिंब किती मोठे घेऊन जातिया.
हा!
लिंब जा मक आणि आता बी जांभळीचे असे दोन चार लावले.
हम्म!
जांभळीचे मग त्या दिवशी म्हणी पैसे वाजेना म्हणे मग जांभळा इकाईला नेले वाटत.
पण
खालून खालून सगळे छाटून तू वर वर काढून दे.
हम्म!
भारी केलं आण तुम्हाला भिऊन सोय आता
अण्णा!
छकुलीचा सासूला केलता का फोन?
हा!
हाव का ब हिची तब्जत काय म्हणती?
बरी आहे.
हाव का चालता येऊ राल का ओ?
चालू राहिली तस काही तस बाई अख्ख्या गावायचं नाव
हा!
तीकडं लांब हाय ना ते आता?
ह नाही नाही.
हा!
बरंय पण ते पैशे राहत्यात म्हणजे का एवढं असं एवढं ताण नाही वाटत आस.
आ
नाही नाही बाई तापट आहे अजू तापड आहे आजू
आपण जाऊ ना या दिंडीत?
शुक्रवारी हा ना शुक्रवारी जाऊ दिंडीत.
दिंडीत काही सांगता येत नाही बाई पण अस जाऊ ना. दिंडीत काही सांग ता येत नाही पण असं जाऊ म्हणलं.
आस बंगलई ताकत गाव आस
ते
लगे पाय टेकूनच देत नाही का आस जायचं असं म्हणल्याव.
हम् हम!
मग आस दिंडीत गेल का थोडं बरं राहत.
हा!
अस त पार जाम होऊन जातं, नुसतं पळा, पळा करत माणूस.
हा ना नही, नही ते अ. का त जाम व्हायचं काय असत, तो मालाय ना दिंडी मदी जमणारच नाही कारण की का? पोरायला त्यायची चीकन
सकाळचं करून जाऊ?
बई सकाळच सक हा
सकाळचं करून जाऊन, नुसत संध्याकाळ हा एकादशी चं दिवशी बी राहीन राहडा. हूं राहडा त बील्या क रायला.
पाणी वाजू राहिल बई.
आल कं काय?
हूं!
बर होईल ना आलात, लागत न पाणी आपल्याला. हूं हो का येवद्या मग.
ह
नळी बिळी जोडा?
हदा का आहे
हो का घरातच ये तुम्ही?
बरं होईल ना मग प्यायच्या पाण्याचं टीप पडीत ल्या गेली.
हाना बाराल कोन नाही घारा
हूं! ह
पन लायेट आली, पाणी तापू राहिल आता. काय करायचंय तुम्हाला हे टिपड, ते टायर घेवू रायला का त्यो बाबा.
भंगार वाला काय?
हा! काय म्हणलं.
भंगारवाला आहे की काय?
हा!
आ का काय द्यायचंय सांग.
बरं जर आत मधी
बरंये ना काहीतरी काम करीत राहत्यां नव्ह.
हूं!
मग तुम्हांल ताण नाही येत येवढा.
हाव ग.
म तात्या इतका ताण नही ये.
हूं ताण नही देत ते तें फक्त चाव्या दया.
तुला काय सांगितलं यार रातभर झोपा नही. पाणी आलं ग.
तुम्हाला ना आम्हाला सोबतच येतं का?
हा
मला ना मा सोबत येत?
नाही नाही तुमचं वेगळं आहे. आमचं वेगळं. तुमचं वेगळं ऐ आमचं वेगळंऐ.
हव का येन मग अमला बी.
आलच पाहिज ना लय राडा ना पाण्यात.
हम्म
झालं बाई बोलता बोलत जेवण झालं.
हा.
भांडे झाले, आता राहिले फक्त कपडे.
मा भांडे घासूरहिली मी.
हाव का? जमू राहील काना लावून? कानाल लावून जमू राहिलं का?
हा जम हो ठीक आहे.
हम्म. पण बरं आहे आता तसं काही तसं काही कारणच हे. आम्हाला एलिका का बाई पाणी पा लागन.
त्यांच काय चालू हे, भंगार भंगार.
पाणी येल का गं? नाय येणार, कोण?
हवं आलंय आमाला बी पाणी हॅलो.
हा.
आला म्हणलं आम्हाला बी.
हवं काय?
हा
सर्व्हिस
हम्म आत्ताच आलं. हाव ना मग, पाणी नाईना परत. बस झालं बाहेर आली आक्का गेल्या कुडं आमच्या.
कोण?
मग ते सगळं झालं धुन, पाणी सगळं?
कोण गेलं कुठं?
म्हातारी. म्हतारी.
हाव का?
हम्म, तू गेला असन कुड बाहेर.
हा.
हम्म धून पाणी सगळं आवरून.
हा का?
हंम आल्या म्हणजे मग लगी ड, आल्या म्हणजे लगी दोन चार घास खात्यात त्या बगल.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
मी म्हणला फोन लाव नाई फोन म घरीच तेवली फोन मा कानला हाय.
बरं
हा झाला आता एकच मिंटं राहिला.
हम्म.
. पाणी भरायचं तर मग मला भराव लागत.
हा. .
नाही का होऊन दिली असं तुम्ही.
हा ना ते पियाचा भरात ना.
आं
पेयायचा भरायचंय म्हणलं.
हा प्यायचं बी गन कुठाणार राहतो बहि ते घासून घुसून भरणं लागत. पण मग ते आजच्या अवद्या दिवस हंडी भरून ठेवले का ते ना म कामं येतेन तेपाणी द्यावाला.
आणि चार दिवस दिवस नाही नाही.
अं
देऊन आणत नाही आणि चार दिवस.
नाही मी नानाला वि देत ना बाहेरच्या बाहेर राहताना पाणी. नाही इथे कोण आणारला इथे कधी कोण पण मग राहणारला.
कारण की सगळं शोपालाच होतो.
नाही ना मी. आ तुमचं घरात म्हनल्यावर होतं आम्ही आता तिकडून आणलागते पाणी.
. . . बरं झालंय पाण्याच लय टेन्शन राहतं लहान . काय आहे काय पाणी भरून राहिली मी. . .
काय लागत हो तुला? कडी करील त्यांच्यामध्ये.
हॅलो
. बाई जा आणायला बाई उजूक पाणी काय पाणी सोडू राहिला बा करंट.
आता बाई पिचवर नाही बाई मग एखादा हंडा खोजणे. ना असं लय तान होईन मग पाणी नाही आलं त. झालं आता एक सेकंद राहिला सेकंद राहिला लगे. हरे राम कृष्ण हरे. आज किती अ एकवीस तारीख आहे ना?
हम्